हॅलो.
हॅलो हा बोलकी. आता का फोन केलास?
लागते का बघाय साठी ते केलेला. काय झालं का?
काय ते?
काय करायलासा म्हंटल?
काय नाही बघ बसलोय. काय कर करालीस.
सले आता मला दोन तीन दिवस झाल कॉल लागाय नाहीत. लावून तर बघूया.
काय ते?
म्हटलं म तर लागला. दोन तीन दिवस झाल पण लावाय. लागना झाले म्हणून तर आज बघितले तर लावला. आवरून बसलायसा? होय.
होय आवरूनच की. तुझं आवर लं काय?
आवरूनच बसले बघा.
ह हा. आताच टास्क पूर्ण केलंस का?
चालू आहे बग ते काय दिल्लीचं काम आहे, त्यामूळ थोडं थोडं चालुय. तुम्ही?
माझं पण हाय की चालूय. करते पूर्ण.
हम्म हम्म. थोडं थोडं रोज कर. ते
हा हा.
ऐसा बर ऐक ये तुम्ही ऐक ये मस्त. हम ह.
हम्. आज काय केलं स
आज काय निवांतच घरी होत सुट्टी. पडल्या कलेला.
हा हा.
हम्.
बाकी सकारळमध्येघण
काय नाही नाही वात.
हम्म हम्. तुम्ही काय केलं सज
काय म्हटलीस.
त म काय करनस तस.
काय नाही आज काय आणि वानतच घरातलं.
हम हम ह सुत ह ह ह ह अुज शते तिथून सुट्टी नसते.
नाही सुट की नाहीत अस नाही रोज शाळा असते त्यांची.
हम् हम्. एक दिवस पण दिली नाही फक्त रविवजची सुट्टी.
पंधरा दिवस होती तेवढीच.
अ ते उष्णितामुळे दिले असल उष्णतामध्येध्ये भरपूर होती नाही हा हा हा हा. पासवरचं वातावरण काय का तुमच्याकडे
पाऊ सात नवाडू बारीक. पडायचं आला.
हा ह मोठा लागणार नाही का.
नाही लागला काल एकदा लागलेला त्यावर नव्हता मग आज बारीक चाल तिकडे काय वातावरण
सात वाजल्या चालय बारीक म्हणजे झिरमट प पडले.
हा हा हे. इडे पण रिमझिम रिमझिम चालेय.
अ कालचा पाऊस मामस ड झाला नाही आमचा ते काल पसला आला नाही
आह
आमच्याकडे काल पाऊस ला आला नाही तो
काल आमच्या इकडं लागलं हा
हम् ह अ तेड नाहीऐ काललागला
काल दुपारी तीन वाज काल दुपारी तीन वाजता लागल्या आहेत
हम मोठा होता
मोठा म्हणजे जरा त्यातल्या त्यात त पडून गेला
काय पडते हम्
ह